हॅलो लागला का. आवाज येते ना आवाज येते हम्म.
हं काय म्हणू लागले?
काय नाही तिनं ते ब्युटी पार्लरचं लावलं एका महिन्याच आहे ते प्रमाणपत्र भेटते की नाही. तिला आधीच येते सगळं ते अडीचशे रुपयात तिकिट गिट हा. अडीचशे रुपयात किट गिट भेटणार आहे.
अडीचशे रुपये फक्त.
अडीच हजार.
हा तेच तर म्हणायले हा. अडीच हजार मध्ये.
हो आणि पाचशे रुपयेची प बाई शिकवायची घेऊ राहिली एक महिना.
हाव का हं ते पूजा काकूला सामान भेटलं वाटत.
हो तिलाय तिन नाही केलन.
हम्म आमच्या इकडं पण होतं तस उमरखेडला. पण मी केलं नाही ते जान येन काही हे नव्हतं म्हणून इथल्या इथल्या केलं पण ते काही शिकण्यात नाही आलं बरोबर. मस्तेच दहा हजार रुपये गेलेत.
मग डबल म्हणायचं ना.
म डबल शिकवत नाही. दा मला पुण्याला पुण्याला जायचं होतं ते म्हणले इ ते शिक म्हणले थोडं मग तुला पुण्याला पाठवत त्यांनाही यायचं होत.
हम्म हम्म.
जायचं होत पण ते असं झालं याच्यामुळे आ चल आ आता कुठे जाणं होते म जाऊ द्या नंतर लेकरू झाल्या ना पाहू.
हम लेकर मोठं झाल्यावर.
हो त्या वहिणीला आधीच येते ना वाटत.
हाव.
हम्म.
हिकडं तीन चे येत नाही ना. नाही म आज भाजी आणली.
हाव का.
हम्म.
आज मंगळवार.
हम्म तुमच्या इथं बाजार असन आज.
हाव आमच्या इथं बाजार असते.
हम्म.
मग.
हो आली का तुझी सासू?
नाही ना कालच गेल्या.
कुठं?
वाशिम हो वाशिमला गेले ते त्यांची तब्येत बरोबर नाही ना.
म्हणून मदात जाऊन आली म्हणेे ना.
हो जाऊन आलते आपण काल डबल गेल्या ते पोरगं पडलं त्यांच ताईचं. हात फ्रॅक्चर झाला.
हम्म हम्म.
नाई ना त्या पाहुण्यांची तब्येत तशी आहे म्हणल्यावर त्यांच काही सांगता येत नाही या महिन्यात.
हम्म हं.
हम्म त्याच्यामुळं मग आई आईला जाय म्हणलं जाऊद्या.
हो न तिच्या जवळ कोणी ना कोणी पाहिजे.
हा आता मला जाणच आहे चोवीस तारखेला मीच जाणार आहे परभणीला चोवीस पंचवीस ला. नववा लागलागे.
हो का.
हम्म आता आठ दिवस राहिले.
इथंच करायची असती माय डिलिव्हरी ता
कुठं?
इथं.
इथं कुठं इकडं माझ्या इकडं इकडच करायची होती शेगावला करायची होती पण असं झालं ते वैनीची
हम्म.
आणि त्या तिथं नाहीता अन् ते वर्षाताई आहे तर आई त्यांना बोलत नाही, माझी आई.
हम्म
तर त्याच्यामुळे मग माझी आई म्हणे की मी नाही येत म्हणे तिथं
येण्यात जाण्यात पैसे जात्यात म्हणे पप पा टप्प्या पुन्हा टप्प्या शाळेत जात नाही पप्पा कामाला पुन्हा ड्बा
हो हो.
परभणीला पैसे लागत नाही दवाखान्याला ते सरकारीच आहे.
हम्म हम्म
लागले तरी देतात थोडेफार लागत नाहीत म्हणा आणि ऑटो वगैरे त्यायला लागले तर गाडी आहेच. यांची गाडी आमच्या येथेच हे
दवाखाना चांगला आहे प्रायव्हेटच आहे सरकारी आहे पण प्रायव्हेटला सारखं हाय, सपना आत्या
हम्म
केवढ्या खर्चा म्हण झाला ते काय म्हणालेत एवढा खर्च होईना झालाय का म्हणतेत
खर्चा तर नाही म्हणून राहिलीय भांडण भांडण राहतात म्हणून म्हटलं
मग म्हणूनच अ आता काल परवाई पप्पाने घेतली होती काय कि
हो ना
तर त्याच्या म मला एक तर इथही राहता येईन आणि तिकड जाता येईना तिकड तशामुळेच जाऊ वाटणा मला आणि इकडं राहावं तर आईला तिकडे जायला लागतंय आई म्हणते तिचाकडे लक्ष द्यायला कोण नाही यांना ऑर्डर हता. मग घरी कोण नसते म्हणे
हो बरोबर आहे ओ
आई गेलेली वापस आली होती काण तर माझ्यामुळेच आली होती पण आता डबल त्यांची तब्येत तशी होत ती म्हणून डबल मग ताईचा पण आला ताई म्हणू लागली.
हम्म हम्म हम्म
हे वाट पाहिली एक एक दिवस मोजाहिली कधी जाती तू कधी जाती म्हणजे हे फ्री होतात.
हो ना मग तू्याकड पाहिजे बा एक जण घरी
माझं कसं आलं मला कधी जेवण चाल नाही चाल चक्कर येते तर कुठ काहीच होते माझ्याजवळ एक जण पाहिजे. त्याच्यामुळे नाही तर इकडच करायची होती आम्हाला मी तर आईला म्हणलो आईला म्हणल कुठं तू टेन्शन घेत बसत म्हणलं करू दे म्हणलं इकडंच आई म्हणे नाही म्हणे मला जीव लागत नाही आणि तिकडं मी येत नाही ते बोलत नाहीता
हम्म हम्म हम्म हम्म नाही मण इकड बरं होत होत सगळं एकदाच आलं नव्ह हो ना
हम्म
नाही ना हम्म.
माझा आधार कार्ड कुठे आहे गं? मला माहित बुवा.
सगळं एकदा कालं म्हटलं.
हो ना सगळं एकदा झालं ते तसंच व्हायच होतं आणि मी इकड असं व्हायच होतं ना तिकडे बि लग त्यांच त्यांच बी टेन्शनच आहे बुआ आता त्यांच काय सांगता येत नाही.
हा ना.
काय सांगाव आणि काय नाही.
हम्म. बहिणीच्या हाय का? हम्म हम्म.
हम्म ते काल आईला सोडलं आणि वापस आले. माझ्यामुळं नाही तर थांबले असते. आबा विचारत्यात? हं हं. तर मग?
खाऊन घ्या हम्म.
मग मधुरा दिदी कुठे आहे?
ति जॉब आहे ना ती जॉब करू राहिली. घरच्या घरीव त्या तिला.
हो का? घरूनच हाय?
हम्म.
हम्म.
वर सगळीच करतेत.
हम्म काय तरी लेका.
ताई घरूनच आहे आता.
ए माय घरीच हायत का?
हो.
तरी मी म्हनलं यांचा कस आहे म्हनलं हे वहिनी लाग कसं करमत असंन बुवा म्हणलं हो.
त्याला धरून भेटलं
चांगलं हो आम्ही.
हो.
नाहीतर पहिले पुण्याला होते ना.
नाही मुंबईला होता तो.
मुंबईला होता काही दिवस पुण्याला होता ना वाटत.
हो ते तिथं सोडून मग मुंबईल गेला दोन वर्ष मावशीच्या इथं राहायला.
हम्म.
हम्म.
हं आता घरून चांगलं आहे दोघांच पण घरून ऑनलाईन.
हम्म. वैशुच काही एवढं पेमेंट नाहीये.
हाव का?
काय? हम्म आणि ते टेंपरवारी हाय सध्या तर मग पुण्याला गेली. तेव्हा मग हम्म. हम्म, काय म्हण?
हम्म, काही नाही बा बर आहे.
हम्म.
जेवण तेन झालं आत्ताच.
हम्म, काय केलंत आज जेवायले?
मी आज काही नाही मसोरीचं वरण केलंत भाजीपाला सगळा संपला होता मंगळवारी केलता बजार आता आज आहे.
हम्म आज आला नाही मग.
हम्म, आज आमचे ते हे आणत नाही जास्त आई असली की आणते
मुगाची उसळ करायचीगा मुगाची हा
आपली की आणती जास्त हे आणतच तर यांना समजत नाही म्हणा ह आणि ते तर पण समजत नाही म्हणते
हा ना ह कमलताई सांगायच कमलताई जात असते ना बाजारात
माय त्यांचाच एवढा मोठा बजार असते आणि त्या कशा येतील आणि त्यांना चलण होत नाही त्यांचच आणण होत नाही आपलं कधी हा ना
हम्म
मी गेलते मला जेव्हा काही नव्हतं का तेव्हा दोन तीनदा गेलते आई नव्हती ते पण आता जाता येत नाही मला
नाही आता गर्दी च्या या ना भिती वाटते
हम्म गर्दी ब मला तेवढ समजत पण नाही हो पहिले पासून आप पण केलेला नाही काही नाही
हो हो कशी घ्या काय घ्या
भाव नाही करता येत काही नाही त्याच्या मुळ आणलंत ता आणला भाजी परा नाहीत काय डळीजुळी हेच आपल्या चांगल्या राहतील खाणं
हो ते चांगलं आहे घरचं उलट तर चांगलं राहतं
हा कड धान्यती खायला मटकी झालं हे झालं त तेच खायचं मग हय
हम्म भटे चांगलंय
ह तसंही खायला सांगितलंय डॉक्टर ना मटकी खा हे खा ते खा
ते जास्त खा म्हणते
ते खायचं आणि तेच मनात ते तसं काही नाही
तारी गिरी सांगितली का मग
तारीख मला दिलेली बघा दोनदा तारीख निघाली ती नवव्या महिन्यात निघाल नववा महिना पूर्ण घेते म्हणे आणि हा वर हो हो
तसंच सांगते डॉक्टरीन पण आधीच हो देेऊन
आधीच होते ना मला माहित आहे तिचं कोण ऐकायला
दवाखान्यात तसच सांगते हम्म माहिती जुडी झालाय हम्म
मला तारीख देल त बा ती काय म्हणे आ पहिले तेरा तारीख निघालती आणि डबल दुसरी सोनोग्राफी केली तर डबल आठ ते सोळा तारखेपर्यंत कधी होऊ शकते म्हण हम्म, आधी निघाली चांगलाच आमचा लग्नाचा वाढदिवस असते
हो हो.
हा एक दोन तारखेला निघाली चांगली
हो ना मस्त आंत
हा ना आता बघू आता काय वजेच
हो
रेमा दि बी टेन्शन येऊ लागलं पाहि ते बाळाचं वजन कमी होतं
हा हम
कमी होत मग तेवघं टेन्शन येऊ लागलं मग मग नववा महिना पूर्ण घेतल्यात. ते तेवडच बाळाचं वजन भ
हो हो. मग आता वाढलं की नाही मग दवाखाना कुठचा आहे?
उमर काय
हो का हा.
वजन आता वाढला असून.
पायच हो दर महिन्या जाऊ होऊ.
होतच दर महिन्याला मी दवाखान्यात जाते दर महिन्याला तिने सोनोग्राफी केलेली आहे.
बापा रे हो का. ह हो बरोबर आहे हो.
प पहिल्या महिन्यापासून करत आली ती सोनोग्राफी.
हो ना हम्म हम्म. हो.
मला किती वेळची टफरटफर बोलत बसली पाही ती.
अ ते बोलते कॉल वर. शां
तर लवकर टाईम निघून जाते.
हो हो. बोलते काही का का काही आ झाले त्याचीच बोल.
का ठेवायचं रा असन तसान म्हण लागली म्हणलं तूच चांग म्हणलं का ठेवायचं.
लई जन नाट्यवाले.
हो म्हणजे मम्मी पार्लर शिकायल ती म्हणे मेकअप करायला तुझ्या बाळाला घेऊन याेत म्हणे. हो म्हणलं घेऊन येतो म्हण झाल्या झाल्या तिथंच घेऊन येतं म्हणलं.
ह मेकअपसाठी हम्म.
ते म्हणे शॅम्पू आहे म्हणे.
हा हा.
हम्म.
अहं
म कुठे येल ते की नाही फिरायला कुठे ट्रीप होती कि नाही तुमची?
नाही वातानी गेलो माग शिरली जाऊन आलो आता का रविवारी. शेगावले जाऊन आलो.
आत्ता रा
हो आता तिथं जायचं आहे ना परभणीले वर्षीले जाऊ म्हटलं. त्या देवीचा नवस होतात पूर्णाच्या पोळीचार. तिचा ते करून टाकतो म्हटलं हम्म. आरतीचा नवस करून टाकतो आता.
हाव.
सगळे जण राहतात म्हटलं मग अजून कोणी नसते काही नसते मग. आता चालल तर करून टाक ह.
वर डबल बोलवत कोणी येते नाही येत आताजण ते सगळेजण असतात.
आता करून टाकतो.
हो आ आईचेच म्हणे च होळीचा कार्यक्रम करायचा होता.
हां.
आईला म्हणलं जाऊ दे ना म्हणलं उगं थोडक्यात करणं म्हणलं. खुर्चीवर बसव म्हणलं दोघाला काय द्यायचं जे जेऊन टाक.